हउ.
हॅलो.
क्या में आप के सात दो मिनट बात कर सकती हु. असं मला कॉल आला ह.
आग हवेली की.
ह ह. भारतीय विद्यापीठ मधून कॉल आला होता तुझे ऍडमिशन. हा ऍडमिश. आमच आमच ब्रांच आहे कराड बंगलोर कोल्हापूर. ओ नईमुंबई दिल्ली मध्ये आहे तुम्ही कुथे अप्लाय करायला. इच्छुक आहात. आणि मी तुम्हाला शेअर करते व्हॉट्सअपला आमची पिक. टेलसनिग मी ज्युनियर काउन्सिलर आहे अमर्जेनशी सिनियर काउन्सिलरशी तुमचं एकदा. कॉलनीत पैन करून जईल आणि सेवर. एबल टूत गिव्ह यू मोर इन्फॉर्मेशन असं सांगाल ती. आम्हला हा एम सी ए ऍडमिशनसाठी
बेंगलोर
बैंगलोर, कराड, कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे वगैरा मध्ये त्यांचा आहे ब्रांच ते ये भारत विद्यापीठच,
साहिल ने सांगितले का नाही.
भारती विद्यापीठ
मंग
सांगितली नाही तीन मला, एमसीए नाही आहे. रे तिथं नसणार एमसीए ज्या ज्या कॉलेजमध्ये ते सांगत होती.
अ भारतीय विद्यापीठ आहे पण बहूतेक एमसीए नसेल मेडिकल तेन नाहीत.
हा कोल्हापूरचा कोल्हापूरमध्ये आहे. कराडमध्ये आहे एमसीए च
हं पंधरा मिनिट झालं तुझं,
काय पंधरा मिनिट, तेव्हा आवरून त्यांनी कॉल करूया म्हंटलं जरा मग आत्ता केलो आवरून, फिर ओडलोरी ओला नाही ओमकार फोन आलता मधी उतरायायचा काय
या जर
त्यावर नाही साध्यावर केलत ते, अ कॉलेज मध्ये एक दोन बँक्स आले प्लेसमेंट ज्यांना करायचंय मग भरू म्हणालता सेल्सस आहे.
तु पण करणार होतीस न्हव.
बघू भरायचं अस तर भरणार फॉर्म नंतर बघू,
कध द
बघितलं नाही अजून मी व्यवस्थित पहिला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याला मग त्यानंतर डेट
हा हा मला आता पाच पाच आलं रिप्रेश मारल्यावर,
हा रिफ्रेश टास्क केले की येते. पाच कंप्लीट झालं कणी मग पुढे आणि परत रिफ्रेश केल. की पुढच पाच येतेे.
मग तुला आता एक परवा खरं तू तीस च दाखवलीस ना एकदमच
नाही. माझं पण पाच पाच पास करतच आता पंचवीस टास्क होत कंप्लीट पंचवीस झालं आता. तिस काॅल मी रिफ्रेश केलो ग परत ते पंचवीस कन्सिडर झालत मला पहिले चोवीस दाखवलं रिफ्रेश केलो पंचवीस दाखवलं मग सबमिट दाखवलं सबमिट केलं परत रिफ्रे फ्रेश केलो मग आता आलं.
काॅल याय लागलाय मला एक
कट कर. बर बर हो आता फ्रेंन्डचा आलता काय.
काय
काय फ्रेंन्ड चा आलता काय कॉल,
त्याचा नाही आहे नशीब तो याय लागलाय भेटायला. अजून येतो कवा अकरा वाजता सांगितला अजून यायला लागलाय.
हा.
जेवलीच नाहीस
आ
कुठ सुठं झालंय
जेवली नाहीस काय म्ह
एक मिनिट थांब रे बघू म्हणून ए अर्धवट काय झालंय तुला वडायला मार खाशील बग आहे जरा खजवून हॅलो
काय जखम केलाय
रियोस की खजवून खजवून आणि हात पण लावू दे ना काल घोर घोर करायल तमला बघाले तर देत नाही एरिया परत मग मी खाजवालाय मग आं
त्यावर लिलत वाचलो सगळं
का
आपलं दैनंदिन जीवन सनवार यावर बोलायचं ह
आ होय स
काय लिहिलं तर माहिती काय दहा मिनिट मला दहा मिनिट लिहिले
दहा ते बारा मिनिट असं टार्गेट असतंय बारा मिनिट बोललं तरी त्यातलं कनी बघ आता माझा बारा मिनिटाचा कॉल आहे त्यात युजफुल साध सात मिनिटचाच डेटा भेटला तर ते ते सात मिनिट कन्सिडर करत त्यांनी त्यावर पेमेंट देतात असं आहे ते
मग चांगलं काय तर बोलाय पाहिजे रे हे बोलून काय उपयोग नाही
हॅज पण होतात कन्सिडर ह्यात पण आता किती शब्द भेटतात त्यांना बोलताना
दोन मिनिटांच निघल तर काय करणार आहेस
नाही दोन महिन नाही सोड एवढं निघते की हा पण निघते त्यांना ते पण लागतंय सगळं
असं आहे ते नया नया खोज रखना पडेगा शब्द पाऊस पडलाय काय
पाऊस नाही काल पडलेला ते आज नाही पडला
आभाळ आलंय
आभाळ पण नाही अजून थोडं थोडं आहे सोड क्लायमेट येवढं फ्रेश नाही आहे उघडलेल म आता बारीक बारीक होऊन चालू होणार पावसाळा रेवुला एक शूज बघायचा आहे मला ऑनलाईन
हा
त्याला रिवुला पावसाळ्यात शूज शूज रिवुला पेमेंट अजून यायचंय आल्यावर काय रेवूलाचं की तेे खर्च करणार माझ्या बाळाला
बाळाला
पेमेंट अजून नाही कंप्लीट जेव्हा झाल्यानंतर पण कनी त्यांच चेकिंग ला पडतंय तेचे चेकिंग कंप्लीट झालं तर मग पेमेंट येतंय
पाऊस आला रे
आला तू कुठं काय बाहेर फिरायलास काय तू
इथं बाहेरच उभारलोय घराच्या बाहेर हम् मारत्यात आमच्यात ब
मामाचा पोरगं आहे का शाळेला गेलंय
गेल शाळेला ठेवलय कडवायला तेल असं दिली
होय काय
भावा काय करायला लागलाय कुठ चाललाय
ह
लई लक्ष असतं त्याचं
नाहीतर तुला कसं गमतंय रे तिकडे
आता काय गमवायचं मग आता काय नाही म्हटल्या
एवढ्या लवकर कशाला गेलायस मग जेव्हा करायचं होतं तेव्हाच जायचं होतं ना मग
कुठं
ऍडमिशन करायला
आज भेटायला आलोय त्याला
भेटणार मग त दोन दिवस जाणार अजून परवा फिरवा ऍडमिश
परवा मी बुधवारी येतोय बुधवार एक तारीख आहे ना
हम
बुधवारी येणार आहे ते मशीन येणार आहे नि
का
मशीन येणार आहे
तुमची वय
हो
आणि काय नाही काय नाही म्हणतो दादा उघत जातय व सारखं गुजरात बेंगलोर ला माहितीय की मला
नाही परवा मुंबईला गेला ते मित्रासाठी गेलता आणि तुला काल परावा म्हटली की मी गुजरातला गेला म्हणून ते आता ते मशीन तने तिने बोलूनलीत
हम्म
चेक करायला बाबा मशीन आहे काय तुम्हाला पाहिजे ते दादा कस्टमाइज करून घेत लाई वेगळे आणि त्याला पाय तस ति बघायला तिने बघायला बोलली कंपनी मोठ दाखवलतय व्हडिओ
ट मशीन साठीच मशीन घेतलंय का
लेथ नाही सीएन सी ओमकार ओमकार दा तनचे
ते हय माहतीय की तेी कुठं घालणार मशीन आता
खाली कारखाना नाहीथ आता त्याला हे करून घेणार आहे की बि
हा जागा आहे का त्याला?
जागा आहे कि केवढी मोठी झागा आहे की आता सगळं काढणार आहे का
काय?
जे जे फुढे एक ती हच्या्या बशी लाकडी दाराच्या एक बारकी मशीनती त ती काय आता ती जुनी झाली त कटिंग मशीन आहे ते काय होत नाही ते या व्यवस्थेत मग ती आता एकतर भ भंगारात टाकायची
हाजवालाय ब मी वरायटला सोडलाय
माणगावला शेड तिकड नेऊन ठेवायचं.
मी म्हटल्यावर तो हे करायला जरा ब कि श कोटीपशी मम्मी माग तिथ. हॅलो मशीन काढून मग हे करणार व्हय? मग लावणार.
मशीन काढणार तिथे केबिन तयार करणार. म आता ते मशीन, अजून निघली नाही निघणार हाय. आम्ही सांगितलं की त्या दिवशी येते त्यांनी मग घेऊन य. एकाला दो दोन मशीन घेऊन येतोय ग, मोठा ट्रक असतोय त्यो. हम्म एक आपलं, आता तुमची खोले हॉल हाय बग
हम्म.
एवढी मोठी मशीन हाय ती.
अगं बई!
ओंकारदांची पण तेवढं ओंकारदाची तर केवढी हाय
बघायला नाही मी त्याच. गेलो नाही कधी वर्कशॉपला. वर्कशॉप ला गेलो नाही त्याच्या कधी
मी पण गेली नाही. मला दादा दाखवलेला हेला फोटोवर दा त्याचा अकाउंट पण आहे आवडतं की त्यांच्या इथ.
हाय की वेबसाइट आहेरी. ओ माय गॉड!
काय ग
रिव्याच कि रे टकलं होते बस.
झाल काय
अरे खाजवते म्हणजे ल त्याला प्रकार नाही खाजवण्याचं बैरलंच ना तू कस र तर नाही त्याला खजवायची ह
तोंडाने खजवल्लय वाटत
तोंडाना खाजत तर आता इ करून केस उकडून सगळं हे करतोय तो खाजवत.
इका पाउस आला मोठा
जा करला माझा
घराच्या बाहेरच आत येत नाही पाऊस
लागत नई लागत नई तिथं पाऊस
नाही नाही अगले भार इथं पुढ समोर शेत आहे शेतात बायका काम करायला लाग गल्यात भिंडया वाटत. भेंडी तोडा भिंडी तोडाय लागलोय
झालं क लवकरचे लवकरपा लागला आता नाही ग नाही आता दहा मिनिट लवकर सोपा लागलाय तर आधला वेळ वाटाय का
दिसाले तर
साडे नऊ मीनीट झाले
दहा मिनट तीन सेकंद, चार सेकंद हम्म
बघितलं ते सतरा टाइमर जरा चाललाय फास्ट आधी काटा स्लो जायचा.
हम्म तुला असल म्हटले की कंटायच की
आ
असलं काय तर असलं की तुलाग कं
कंटाळा अस विषय नाही आहे आपल्या नॉर्मल कॉल बर नाही ज्यावर फरक पडतोय असं म्हणाले
ति निरस स्क्रोल करायच द्यायला पाहिजे.
हो दिवसात पलो असतो बाला
दिव दहा हज रुपये दिवसाला
दहा हजार काय नाही सडं एवढं काय नाही म दीड ते दोन त इंस्टाग्राम हे आहे बळा टाईम.
बोला
हम्म मध्ये जर एक, एक तास होता दीड, दीड
झूठ बोलो, झूठ बोलो बार बार झूठ बोलो
ए बस मला माहित आहे मी काल बघितलं.
काय बरवाटत नव्हतं पाहिली अशी.
नाही असं काही नाही त्या आधी पण आठवड्यात दिस सौच मॉल
अकरा मिनटं झाले
कठ होत ऑटोमॅटिक ब चौर्याला एकदा करतो चौर्या एकदा करणारय काय नवत.
फिरते नाही तेव्हा तुझकडनं कॉल लावाय मी इकडनं कॉल लावणार.
आणि लोकांना वाटत म तु ते काय नाही दोघं काय काय फिर एवढं फोन वच बोलत त बंद
ह ती बोलत नाही ती, कॉम्प्युटेटर तुझी.
ती वेगळं बाबा, ती एयरपोर्ट घलून चालू करत्या.
एअरपोर्टच घालायच आपण पण.
तुझ्याकडे
घातल झाली की, कोणतरी एक घातल झाल की. तू हे वायरीच घाल.
वायरीच पण नाही आहे, साधं इयरफोन नाही आहे माझ्याकड. साध इयरफोन घेतलोच नाहीय मी, म्हणजे कधी जास्त युजच होत नाही मला. घेणार हाय. बिग बिलिनसेल आत्ता लाग